हम्, काय कोरयला
काही नाही लोकाच काम चालू आहे.
झालंच नाही ते
हा एवढारल तर काय कळतंय
इतल स्थान झाला पा त्याचां आम्हाला दिलं म मॅडम न मायला वापस ते म्हणत वाईनच नाही तरय माहिला वापस आले म्हणे आतास मॅसेज टाकला मी मॅडम बस मेसेज करीत होते.
कोणते मॅडम ना
ह शिल्पा मॅडमला.
काय म्हणे
मला लाल रेषा तस दाखी रोहिली माय रेषा होईल महिला ये महिला झाल्या नाही म्हणत्यात
ब्याण्व टक्केच काम दिसत.
म मी तेच म्हण रले ना करून उरला आता व्हिडिओ करून टाका म्हणे जोशी सरला त्या दिवशी जोशी सरला व्हिडिओ करून टाकला दाखलावी. ते म्हणे काहीतरी वरूनच प्रॉब्लेम आहेेत काय म चारशे सात कंप्लीट आहे ना पूर्ण असं काही नाही कं्प्लीट नाही म्हणून इंत दापशीजरा हलो ती मिरचीचा रोप टाकला आता आणि त्याच्यात तर मॅडमचा मेसेज आला आता
मला पोलचा होत वि बॅगेत होत मग
हाव का मी तिथेच होते मग मावशीच घरी
मला काय माहित मी एक एक नाही दीड नाही दोन वाजता नाही नाही दोन लाव पाच दहा मिनटं पाच मिनिटं कमी अस ना त्याच्यामुळे आम्हा जेवणं करते आ म्हणत तुमच का सोमवारी करा मग काय करायच
झालं मग तुमचं कर्जाच
नाही ना आ पॅन कार्डचा प्रॉब्लेम आणला त्याने नाही पॅन कार्ड अकाउंट ला पॅन कार्ड लाव म्हण
तो लावेल नव्हतो का
माझं दलं होतं पण स्पेलिंग दिलं होत माझं
म म्या जोडेल पहिल्यांदा तेव्हाच काढेल मी ते पॅन कार्ड शोभा ना निम्या
पॅनकड काढल होत पण गटच खात्याला लावला नव्हत म्हण लाहिल होत पण मग स्पेलंग चु के आधारच ते मिळ नवते काून
हम् आमचं काय बहीण त बा आता आमची बाई तर कशीच नाचाल नई आता उद्या मीटिंग हाय आमची त्या मळ्यात नाही गावातच तिच्याच घरी घ्यायची ती ते तिच्याच घरी घ्यायची. ते रेकॉड कम्प्लेंट करू काय म्हणती काय नाही, प ते आमोलला म्हणते आम्ही बोललतो म्हण तिला टाका म्हणे काढून. का टामवर पैसे नाही म्हणे मग काय कामाचं म्हणे तुमचं गट अ त्यांचं गरज काम चाली नाव अमोलचं बी नाही ना चंतून नको देऊ नाही त्यांना पैसे भरीले तर पण मग तू आमोलला दिशील ना रामीशट बोल द्या नाही बामना छाबेल देणं हाय.
त्यांना नको ते यांनाच देणंच आहे.
पण मग त्यांच्या आई त्यांच्या आई गटात आहे ना त्यांना कस काय दिलं नाही त्यांनी त्यांची आई आहे ना गटामध्ये
आहे आहे म्ह त्या म्हणती तो काय पैसेवाला आलाय आणि त्याला काही पैसे भरतानी आले का जस चंदूला म्हणलं तवा तूच म्हणली होती म्हणलं त्यांना घे म्हणून
हम्म.
पैसे द्यायचे सांगितले म्हला आता वा तुला छहा बहिणीला एक लाख देतो म्हणल. अ पन्नास हजार चंदूल देत होत तू काय म्हणली म्हटलं, छबाई कुडून भरीन बामणाची चंदू भरीन म्हणे येच म्हणेल मीच्या तोंडा नाचोयल नावतंय बोलण
पण मग आता अशी बोलून अंगावर येऊन देत ना ती त छ वेली एक लाख दिली असं तिला अडचण आली असती. काही आता त्या पन्नास हजार फिडून टाकले असते. अह ह छवेल डारेक्ट मणी बाई कुडंबरन मनी म्हणी तुम्ही आम्ही गरल म्हणे काकू तुम्ही बराा म्हणे छायाबाईचे मला छाया बाईचा आम्ही मी घेत. म्हणलं ते छाबला पन्नास हजार दिली ही ना, आणि प छायाबाईचा एक रुपया वगळ नाही हो तीस तारखेला तीस तारखेला आता पहिलेी पैसे सार येऊन पडेल काहि तिच्या पायी
त्यां ते भरले कि त्यांचे पैसे भरले.
ते रायले ना आताचे
नाही याचे अ रुपाल ताई आणि पैसे घेत भरले दीड लाखाचे
तेच ना मग त्याचेच आता दोन हप्ते राहिले ना चार हप्ते ना अजून राहिल.
किती ट्रान्सफर केली त रुजी
त्रेचाळीस हजार केले ये ना
किती महिन्याचे आहे. चार महिने त्रीपिस केले का व्याजच येत नाही.
हा व्याज असा आहेच सर सगड तिकडे इकडं काहीच येत नाही घेत आम्ही एक रुपया बी
हा नंतर आप तू आपल्यालाच प्रॉब्लेम ह नाही तुम्हाला हे सांगते तुमच्या गट नव्हता आठ बाय आठ बाय तुम्ही पण तुमच तुमही तीनशे पाच नको टाका.
हा म त त्याच्यात जादू आहे ना तिचं काय म्हणण काय आहे रुपीच पैसे कटून कुटून आपल्या खात्यालाच्यात घ्यायचे. पाहिजे होते. आणि आता तुम्ही काय म्हणे ते आता तुम्हाला व्याज असं तिकड
तुम्ही नाही त्याला पहिले आपण नियम पाठवला होता, जर महिने जर पैसे भरले तुम्ही तुम्हाला पंचवीस टक्के तुमच्या घटात राहील, त्याने जर नाही भरले व्यवस्थित कोणी कोण राहील पैसे आपण तेच कुठे निघत असत का आपल व्याज रेकॉड मध्ये मध्ये लिहायचं रेकॉर्ड ध्यानात ठेवायचा मी शोभास बास होत्यात रेकाड ग्रम सगा रेवॉड लुं हा मा तर एक एक वाजे लोक ते टॉकर बसून
येतील म्हणले ना मग म आपले पैसे नव्हते म्हणून काही घेतले नाही, तेथून काढून दिल होत त्रेचाळीस हजार बारा म्हणून पूर्ण सेहचाळीस भरले आणि त्याची नाही आली ग अडचण नाही ग आता येते, आत्ता राहिला मग आता त्याच्यानंतर तर तो यायला ना महिना उजून भरला ना मागचा महिना न हो मा दोन महिने भरले न उजून
हा पान आहे पर अजून टोटे लावलेत की काही अजूध मारत थोडे थोडे कनफ वाटात पण नाही त्याच्यामध्ये
नाही ना दो हफ्ते राहिले चार हफ्ते बारा भरायचे आहेत अजून दो हफ्ते राहिले भरायचे राहिले बरच्या तीन कुठे भरले तर त्रेचाळी हजार भरले नंतर रुपया नाही निभारला ना
ताई
तेता आता दर्शन थांबून म्हणे नाही तंगी चालू आहे म्हणे मग मग मी देऊन दिन म्हणीन
दीड वर्ष झाल त्यांच्या पैशाला
नाही नाही दीड वर्ष काय झालंच चार पाच हफ्ते अजून बाकी आहे ना चार हफ्ते भरपूर बाकी आहेना ह ना मग चार हफ्ते बाकी आहेना त्या ना आता हे दोन हप्ते भरले असते ताई ये दोन मग पुढे अजून दोन हफ्ते राहिले असते ना
तुमच्या काय करायच वेगळ गाटच्या खात्या बरोबर ते गाट दि जातो ही गाट्याच्या खा म्हणजे तुम्ही पासबुकची एट्री करा ना त्याच्या पोर्टलवर बसतो
पासबुकची एंट्री आणली ना करून पासबुकची आणली मला त रेकॉर्डात लिहायचं म्हणून
त्याच्यावर करून पहा किती किती किती किती महिनेज भरले म्हणून
हावना ना
हम म्
ते म्हणे भरले म्हणे तर मग ते एंट्री आता एकच एंट्री राहिली आपली शेवटची मारून आणाची एंट्री मारून मरणार त्या नी
काय
ते आता त्या बाहेर नाही म्हटलं ते बोलून राहिलले होते आमोल रामेश्वर भुसावळ सकाळी बोलत होते आमोल आता डोक लय मारला मला हम् ती पैसे देत नाही म्हणे मग काय कामचं आहे म्हणे आपल्याला तेच म्हणे एक रुपया टाकायच पैसा एक एक दीड दीड लाख रुपये असं कोण देईन आपल्याला आता देऊल तर घ्यायचं नाही म्हटल्या मग काय म्हणत का नसत म्हणतात तुमच्या गटाचं
तेच बघणार
हा ते म्हणतील मग ते काढून टाका
ते काळ त निघली ना ती निघली म्हणे भी माी निघली
हा भीमाकानी काही म्हणत भीमाकाला राग होत आ तिचं काही नाही म्हणत भीमाक
मावाड ती निघली मला ती निघणारण मावा गट निघेल म कारण आ सरेवला ्या काय उरतेंय म्ह
ति ना मला मागसेच बोलून दाखल होत नावतंय ती काय म्हणे गावात ग महिला आहे म्हणे वाटलं ज्याच्या त्याच्या करून घेऊ आणि पाच पाच
काल
मग चाल म्हणल आणि तिला म्हणलेन मी म्हणून त्यांना म्हणले मी आता सगळ्याला बोलून आले मीला आता मी उद्या काही बोलणार आहे मी फक्त मटिंग मध्ये येऊन बसणार आहे तु मला पैसे घ्यायचे तुम्ही बोला दरवारी ना पैसे सगळ्या घ्याता आणि मी वाईट होते म्हटलं तिला मी उद्या काहीच बोलणार नाही मी उद येऊन बसन तुमच्या सोबत तुमला तुम्ही करा म्हणलं ते काम तुम्ही बोला म्हणला साऱ्या सऱ्या जिला जिला पैसे घ्यायचेतील तिला मग कुठं दरवारीला मीच वाईट होतोय मीच बोलतते दरवाारीने कुठं
तम
मग तिला मी नजरेवर दिसते ना मग
हम्
तर तिला आज कृषी खाते अस माहित नाही तिला जर माहित तिला आता येऊईन ती म्हणून तुम्ही कस काय केलं म्हण ज का
उज्याल घेतलं ती तिच्या नंदाला
वाटे
उज्वला
घट म्हज
गटात नाही घेतलं माती कृषी खात्यात आणून दिली ना ति ना तिन मला फोन करून विचारलान लगे म्हणे उज्ज्वला कोण सांगितलं म्हणलं बाई म्या काही सांगित ल्याने म्या काही बाहायला कोणाला फोन करेल नाही म्या फक्त निरोप दिला होता. ना साठ महिला का पासष्ट महिला काररााच्या होते पासष्ट महिला केल्या दोन दोन हजार रुपये ना द्यायचे होते ते बी गांडूळ खत शेणखत जे आणतील त्यालाच म्हणलं ते दोन दोन चार चार हजार रुपये पय मॅडमना सांगितलं म्हटलं की एकशे पंचवीस मध्ये पासष्ट तुम्हाला बायस म्ह तर तुम्हाला गा ोखत शेरकत त्याना आणलं पाहिजे म्हण मग उज्वला कोणरा दिली म्हणलं मला नाही माहिती, मग आली उज्वाला मग मी म्हणले उजवाला त मला कोण सांगितलं म्हटलं ते नणंदबाई बावजई बावज म्हण तिथं मग तेी म्हणे मी बांल्यावर बोय आली होती म्हणे ना मला बायां सांगितलं बांल्यावरच्या संांगित
येल नाही येईल का तू् मा तू काय दे त
मग मग मी म्हणल मला पासवड बायाचं टार्गेट म्हणून पासवड बाय घेतले म्हणले ना त्याच्यात तूझ्या ना आणून दिले म्हटलं तिला बंगल्यावर जो मजत झालं मग त संध्याका काही मजत झाल्यावर संध्याकाळी आणून दिली म्हणलं.
हम्म
मग मी म्हणले का आणि मी शेती शाळला जॉईन केलं ना तला त्याच्यामुळ मला त्यांनी सांगितलं ज्याला मोठ मोठे मोठे मोबाईल त्या पंचवीस बाया शेतीशाळेेत जॉईन करा त्याच्यात पुढे योजना त्यांनाच चालू करू म्हणे बाकीच्या फक्त पैसे पुढवजना नाही.
ह
हम चच्या मनेेला त लभिकल मत त मल्या मक्ष शमी जॉडोज आणि माझा मोठा मोबाईल आहे.
मी तर नाही वाटत इच नाही हा इच्याकड डे मातीच न
हा सासूची वावरातली माती आणून दिली, सासऱ्यांसारे कागदपत्र आणून दिले.
हो, का?
हा सगळं आणून दिला नाही, नाही. सासऱ्यांन सारा आणून दिलं.
हम्.
दिला आणून सासर्यान, आता उद्या मिीटिंग मध्ये काय होतं काय नाही.
हम.
हा मग बह गट थय थांबून घेते तीन जर रात्र काल उद्या नाटक ार केले का त्याच्या तिच्या पाच बाया त गावातल्या समळून घीन माळ्यातले मी पाच बाय घे ते आणि दुसऱ्या मळ्यातल्या पाच ब्या टाकून देते, ती तिचां गट नवीन करून घेईन. मी माज नवीन गट करून घेते मग जाऊ दे. मुकुट उडोकलयतव
ते आहेत, आता सगळ्याच बदल नाही ना तुमच्या गटाच तुमच्या गटाचं नाव र तमचं चालू आहेल.
ति बामना छ आपण रात्री फोन केला ना मला अस पन्नास साठ सत्तर हजार तररी दे म्हण म लॅब टाकाच म्हणे तुला काय म पैशाच्या अडचण आलीकी म्हणती. त्याच्यात अमोल म्हणतो मी हा तीन ला आता पन्नास हजार लागू राहिले, अमोल लागू राहिले आणि त्यांना तिघांनाच लागू राहिले. तर मग ही काय? म्हणते, रुपाली उरल्या सोरल्या तमल हजार रुपये दिले तर बसयं
तर मग हे ऐ का, ना तुम्हाला हे भेटल्या शिवाय त पैसे भेटत ना ही, ना तुम्ही आता हे परत
पण मग आपला अज रेकॉर्डच कम्प्लेट नाही ना, रेकॉर्ड कम्प्लेट नाही आपल्याला ती हा मनाने, आपल्या तिला त्या भरून देऊ राहिल्या, ते पैसे मग हे जर येत असले त्या भर
बर विषय पण आठ पंधरा महिन- पंधरा महिन झाले, का तुमच्या गटाला ग्रामसंघातली
नाही, अजून पंधरा महिने नाई झाले.
पंधरा महिने घेतले, शेती पैसे होत नाही बँकेच कर्ज कुठ नाही? नसत केलंच बरं झालं, अस कुठे? परशानी होऊ, जात मग
सांगू राहिले, आता
ठराव.
प्रत्य प्रत्येकाला कस काय ठराव, देउ राहील्या त्या?
प्रत्येकच ठरावला तेव्हा ते म्हणत आम्हाला समीट करू नका लागत आता पहि दे ना आता ठरवा, आता डबल पुन्हा ठरवला ब तुमच्याकडे ते फोटो नाहीयचे का? आपण सीमा ताई तरी केलं होत, ते. नाही फोटो मध्ये मझ फोन मध्ये कुठतरी काढ फोटो फोन मध्ये सापडणारच नाही.
सीमाच्या याच्यातच होता वाटत?
त्यामध्ये माहतीच नाहीे, त्याला फोन कर त्या तुम्हाला केला.
पाच मिनिटने करना?
हो, हा
सेकंड झाले ये फोनला.
हा झाले, झाले ठेव.
बरं.
मी तुम्हाला, संध्याकाळी करीन. ओ.